हो काय गाव तुझ्याकडे नेटवर्कर नाही वाटत.
हा ना नेटवर्क नाही ये ना.
नेटवर्क म बसणार,
बाहेर निघत तरी पण आवाज नाही येतोय म्हटलं,
हा का
बाहेर गेली तरी पण आवाज नाही येतोय म्हणून अजून परत घरात आले.
मग काय करलं आवाजच येत नव्हता तर कट करून टाकला ना.
हम आता येतोय ना घरात येत तरी पण येतोय बाहेर गेली तर आवाजच नाही.
हम या महिन्याचा बजून उंची सरांना दिली.
नाही ना बाकी आहे तुम्ही दिली का?
नाही दिली ना टाकले पण नाही येन काल परवाचते, पडवेला भरलेली आणि नंतर लसीकरणचा डाटा पण काही जणांचा भरला पण नाही. सर तर फोन पण लावायची विचारत नाही वजन उंची घेतली का गोरोदर किती स्ंदा किती. आपल्याला काय विचारणार नाही एकचदा मसकडं काढणार.
हा ना
मग फोन तरी करायला पाहिजेल ना ग काय करताय काय नाही. काई काय झालं नाही तर मी येऊ का काय काहीच नाही. आता तर जाऊ दे हा महिना संपून गेला तरी पण नाही आता सध्या बिझी आहे पेरणीला वगैरे तर काही नाही पण कोणतरी लावायला पाहिजे
हम् माझ न म्ह बरायचं बाकी आहे ना
बरायचं बाकी अजून आजची सत्तावीस अ किशोरी मुली मिीटिंग घेतली काय ग हॅलो हॅलो आ
मी घेतली ना
ह मी ते एक पण दोन लिहून टाकले प्लॅन मध्ये आणि एक पण घेतली नाही हम् बोलणार ना तुम्ही मॅडम सांगणार ना तुम्ही तर नाही लिहिलं आम्ही लिहून दिलेलं ना
माझं लिहिलंलं नाही ना तुम्ही माझं नाही लिहिलं मी नाही
का आम्ही लिहून दिल मीने आणि अनिताने पण आणिनिताने अनिताने पण लिहिलं मी पण लिहिलं पण मी तर काय जाऊ द आता मरद थोड्या उद्या घ्यावंच लागेल नाही तर संध्याकाळी बिंध्याकडे पाणी द उ रावत
किती वाजता राहणार आहे
उद्या तिकडं लोक जावं लागत लवकर जाऊ ना कारण कि ते दहा
अंदाज किती वाजता हॅलो